तुमचा झालाय स्वयंपाक,
नाही ना कर आता पाहु खिचडी करायची.
हा का....
तुमचं आवरलं काय?
नाही हो आता हे भजी होते ना हे शिळी भजीपुरी खात नाही तसं
नाही ना मंग तेचना.
हम् चटणी बनवायची भज्याची भज्याची चटणी बनवती आहं.
हाव का...
कणिक मळून ठेवलं. त्याला काय ती काय म्हणत काय फोन हातात धरून काम करू नका म्हणून तुम्ही
हाव... अ म्हटलं मीटिंग भी घ्यायची होती आमची.
कधी.
कधी घ्या बाई मला दुपारीच घ्या रात्रीला उशरून जातो मंग सगळं माहिती. तीन ते करूच तर.
म्हणणार होती दुपारी कस आहे रे बा तुम्हाला सविस्तर माहिती पण दिल्या जाती.
तेचना मग हे पहा. ते एकत उशीरा येत्यात सगळं आवरून सावरून त्याच्यात नऊ वाजत्यात तर पहिले घरी जायचं घरी जायचं अ मग ते रेकॉर्ड भी राहुन जात ते फॉम फाईल भरायची होती. लोनच फाईल भरायची होती सगळंच राहून जात ना मग
हो ना आता हे ना ताई अ अ म या जाणार बरका ज्यूस पॅकिंगच्या प्रशिक्षणाला अरुणा ताई कुठ आर सिटिला
हो का? किती दिवसाचं आहे.
ते सोळा दिवसाच आहे बघा
हाऊ का किती तारखे पासून
ते काही सांगता येणार नाही पण तुम्ही अरुताई जेव्हा जातील ना अरुताई सोबत जा तुम्ही मी ज्युस पॅकिंग प्रशिक्षण घ्यायला
हाऊ कुश
हाऊ आता त्याच्या सोबत करा तुम्ही अपडाऊन करा कसं करा पण कस माहित का
हा
तुमच जर एकदा तुम्हाला आवडलं ना ते तर तुम्ही सोडणार नाही ते काम
मंग अरुणाताई अपडाऊन करणार हे का?
आं
अपडाऊन करणारय
अ ते काही सांगू शकत नाही मी आता अरुताईच पण त्या हो म्हटल्या ग्रुप वर
कसं कसं म्हणता हे त्या तिथं राहायला का येऊन जाऊन
ते काही सांगू शकत नाही मी पण राहिल तर छान आहे तिथ राहायची पण व्यवस्था छान हे ना हो अरुण ताई दोन दिवस राहणार आहे तीन तीन तीन तीन असं दोन दिवस राहून एक दिवस अपडाऊन दोन दिवस दोन एक दिवस अपडाउन
हो का? रोज रोज अपडाऊन म्हणल्यावर जीव दणतो ना
हा
रोज रोज म्हणल्यावर नही जमत येवड मग
हम्
दन दन दन दन होती म्हणजे तुम्हाला सोबत होईल दुसरं काही नाही
हौना, सोबत होईन म्हणा बरोबर हे पण मग लई की पंधरा दिवस लागता अस नाही ना प आता ईन पोरांचे पेपर परंत ते राणी
आता तुम्ही पोरांचे पेपर झाल्यावरच जा असं माझं म्हणणं आहे, उन्हाळ्या सुट्ट्या आहे ना तोपर्यंत जा नंतर मग मी तुम्हाला मी पण म्हणणार नही कोणत आपल्याला भी माहिती आहे आपले आपले काम आहे त्या शेतीत कोण जाणार आहे.
हाऊ ना मग नंतर शेतीचे काम ते राहते ना त्यानंतर नाही जमत पाहु मग सोबत असलं कोणी ना
ते आरून ताई गण म्हणत इथं बॅच लऊ बरं का पण सरांनी क्लिअर आणि पट सांगितलं शक्यतो बॅच लागणार नाही म्हणे गावामध्ये कारण की जे निवासी होतो ते निवासी हो ते छान राहत, ते तुम्ही किती म्हटलं ते जमत नाही म्हण द्यायला म्हग देऊन देऊन काय देतील ते शेळीपालनचं बस त्याच्या उपर काही देत नाहीत.
हो ते काय झालं मग?
नाही म्हणले ते. बॅस्ट तयारी आहे आपली हा. बाय पंचायत झाल्या मग प्रत्येक गावातून पंचायस पंचायस आमला घे शक्य प्रत्येक गावात जाऊन.
हा. आणि एकच बॅच म्हणल्यावर कंटिन्यू कंटिन्यू नाही चालत ना प्रत्येक गावात तीच बॅच लागल. ज्वेलरीची, ज्यूस बॅगीची एकदम छान छान आहे. मला तर ती फुड लायसन आहे सची याची आवडली होती, नवीन नवीन चायनीज नूडल ची बॅच
हा हा. अहो ते आपण नाही काही घरी सुुद्धा करू शकतो ना.
घरीब ना आपलं गाव खेडे आहे ना खेडे गावात काय नाचाले, असं राहत सगळं भेटलं असतं का? आयतं खायला म्हणजे आपण शिकून आलो दुसऱ्याला दिलं असतं ना तरी चालत होतं. पण ते मी म्हटली सरला तेव सर ना ऐकलं नाही डबल घेऊन घ्या म्हटलं मग ना.
मग
ऐकत नव्हती नि सर घाण एकदा झाल्यावर दुसऱ्यांदा जाता येत नाही तिथं असे.
आता तुम्हाला म्हणजे कोणत्या शाळेला जाता येणार नाही काय?
नाही नाही कोणत्याच यायला नाही मी तर तुम्हाला कोण सांगते मग निवासी गेल ना थोडी मज्जा पण वेगळी राहती. हा, आता सगळ्या सारख्या वारक्या राहत्या. त्यांची बॅच आता सुटती ती बॅच खास सात साडेसात ला.
बापडे बरच उशीर होतो मग?
मग ती वाटत बी नाही आपण एवढा टाइम बशली म्हणून.
हा हो का?
सकाळच्या सात वाजेपासून चालू होत ते.
मग समजा आपल्याला आपलं आपलं काही सामाय न ते देत असेल ते.
अ बघा ज्यूस बॅगीचं प्र शिक्षणे म्हटल्या याच्या नंतर आपल्याला जुने कपडे घेऊन जावं लागेल. नाही विनलेत त्यांच्या कोणती तर भेटत विकत त्यांच्याकडेच.
हो का कपडे जुने कपडे का?
आणि र मग आता म्हणजे प्रशिक्षण ला जातो य आता आपण कशावर शिकणार आहे मग शिलाई मशीनच घेतल्यावर.
बर मी तुम्हाला डबल लावते झाले
हो हो चालेल.
हम्म हम्म.